होॅ हॅलो ह अगं मी अस असं म्हणत ते
ह
हा उद्या तुला जाा म्हण उद्या तुला जावे्याला यायला जमल का
कुड का
चांगलाय
उद्या उद्याच आहे का ते दाऊ माय बाई बरं चाल मी आणलायच ते पाऊस नसलाच ना
आं
सकाळी पाऊस नसलास ना तर मग यऊ उद्याच येतं का ग ते राह पाहि ते दे ना तर निघालते डाव्यास
अ रव नूऱ
हा
नाही तर मग सात वाजेपर्यंत ये मग इडून जाऊ आपण
सकाळी
हम्म
पाते ना यांला विचार मग ये जर गाडी काय म्हणते काय नाही त्यांना सांगाल तुम्ही जातेथ तिरून जातो मी मग हना
त्यांन त्यांना लाग तयास अ काय म येत स जेतंगला
हा पा ते विचार नाही त्यां
आ हळू नाट वाता नघ
हम्म हम्म हम्म
असं आठ वाजता निघ मग
हम्
काय मग काय म्हण त्या काही नाही अस तर मग येत मने तर मगतो एक
बर स वाात
काय खरले
अगं काहीच नाही उठले चहा ठेवलाय आता म्हण चहा पाणी प्यावा सय अगरबत्ती ते लावूनले मोठे मोठे डास आले वर हा तस
स्वयंपाक स्वयंपाकान हा ना मी नेमकीे दुकानावर आले आता जायचंय घरी म त्यानुसार बघ अस काय कराव काय नाही अस स्वपाक म्हणजे स्वयपाक काय करावं काय नाही
हम
हा हवाजत अस कणकुम
मॅसेज पडलेग
काय
मेसेज पडले का आज तो ना
हा हा तुला पडले असं नाहीशच
कोणालाय पडले का वाजतच ना
ह हा अच्छा
का
च काय काही नाही अगं मग तेच मी म्हणत होते आगा हला फोन करावा जाव्याच विचारावा हयती पनाती हे असल तर काबा विचारून काय ग असं लावाय अस ते म्हटलं ये आज मुखमी त मुपरत मंद पनी पावसच इ त नाही य ती त्याच्यामुळे मग मी फोनच नाही केला त्याला म्हटलं ती म्हणशी मला उमजत नाही आमकं नाही तमकं नाही बारा पंचायती
माझं तीच गमत झाली आता नेमकं काय आता मी पाहत येतच यायला विचार
घर
नेमकं पाणी पाऊस नसला पाहिजे पाऊसाचा असला चालय कठीण काात नेम
होत
हा नाम ते रे कोठ ओंकार घेऊन गेला त्याला म्हणलं नवीन घे दुसरा तर त्याच्या पप्पांला राहू देते तर तो तेच शऊन गेला त्या दिवशी
ह काल तर घरी जात हो तो पाऊस गेला नव्हता पावसाला
ह
हा काठळ चला का गेला ना ते पा चालू आहे म गेले नाही म पात चालू तर सण का
ह
मग त्याच्या मुळ म्हणले पाऊस तिकडे गंज ग आहे इगतपुरीला इगतपुरीला तर खूप पाऊस झाला सकाळी.
हा काल त्र्यंबक तिकडे चांगलं झालं अग. फक्त आमच्या इकड पण आज दिवसभर पाऊस खूप होता. फक्त बुरबुर होती पण मग चांगलं भीच पाणी आहे. सकाळपसून चांगला पाऊस आहे असं पण मग भुरभूर आहे पण मग बीच पाणी होत.
हा आमच्याकडे भरपूर झाला. दुपारपासून उघडाच आहे.
ताई तर म्हणालंय पाथडीला पाऊस
होता ना मग सकाळपासून होता आता दुपार दोन अडीच वाजता उघडला ना मग.
हा, हा, हा.
कवाच फोन करते लागतच नाही. बॅलन्स नाही वाटत तीच्या फोन मध्ये.
टाकला ना तिनं बॅलन्स टाकला मलाच फोन केला.
हा का मी तिला केला होता. बराबर फोनाचा बॅलन्स नाही म्हणे बॅलन्स नाही असं सांगत होत असं. ह त्याच्या मूळ मंग मी फोन कट केला. ह तुला लावला तर तू आला मग योगिता
शारदाच्याच फोन बोलत होते ओंकारच्या फोनवरून केलता त्यांन.
हम्म हम्म आमच्याकडे बॅलन्स नाही नेमकाच. स
हम्म.
बॅलन्स संपेलेग तिच.
हम्म.
ते म्हण झोपेल हो ते म्हणले आम्हाला झोपा नाही तुम्हाला कशा झोपा बाय मला तर झोपायला सवड मिळत नाही. डायरेक्ट बाराला झोपते सकाळी परत सहाला उठते.
कोण शारदा म्हटली असं
मी म्हणले शारदाला
हम्म हम्म तू म्हटली शारदाला. त्यांना काही त्यांना सारख झोपायला लागतंय सगळे सारखेच येत.
सारखेच हे.
अच्छा ‌ ऐंशी, नव्वद, शंभर, एकशे दहा, एकशे वीस बरोबर आहे बरोबर.
हा.
काही नाही. कोण ग पैसे घेऊ राहिले पैसे बराबर आहे की एकशे वीस रुपये असं सांगत होते. काय झालं
काय होऊ राहिलं.
काय का आपण बोलत होत ना ते येऊ राहिल. ह
हा.
हम्म.
मरावारावा पुरी हम्म. काय नाही त्यात.
मी तुला काय म्हणते?
नाही काही नाही म्हणे तिला सर्दी बिर्दी झाली. पार आवाज बसेल होता.
कुट पावसात भिजायला गेली होती एवढी लगेच?
काय माहिती झाली असेल? सुदामचा काय पाय दुखतो वाटतं घरीचे झोपेल दवाखान्यातून आला.
काय पाय दुखू राहिले.
तिथं चवड्याला पाय दुखू राहिला म्हण. चप्पल नाही घालायची? चालायला पाहिजे. अरे. पण मग चप्पल असेल तरी थोडासा फरक पडतो. जॉईंट्स
चप्पल. चप्पल घाला चप्पल का तरी चप्पलच नाही घालत. तो कधी? हं सां लग्नाकार्यांमध्ये कसे पुट्टे घालतात तेच माहिती त्याला. आज. नाही बाकीच केव्हा? तर तर.
नाही ग आताशी गाव त्या त्याला चहा ठेवायला लावलाय. मग त्याला म्हणले मला मग काय स्वयंपाक करायचाय बाजरीची भाकर टाकते एक एक दोन आणि डांगराची कोरडी भाजी करते.
हा का?
लाव रे डास लई आले. अं.
पाय पाय जाते भाजीपाला पाहाते काय तरी रस्त्यानी. तो गेलाय गाडीवर. पावसाची भुरभुर चालू आहे. भाजीपाला बी
आता उद्या मी कुठे जाणार आहे काजल म्ह तशीच घरी जाणार आहे का?
हा.
ह नाही. आता काय?
लई डास गं या झाडावर भनाभणा करून येत्यात.
समोर पाणी आहे ना. डासमध्ये याला असे डास येत आहे. प्रमाणाच्या बाहेर डास येतात. तुमच्या शाळेमध्ये कोणाला तूप लागत असेल तर सांग ग.
अग एवढा महाग नाही घेती ग. बाया लई दलिंदरये मरू दे त्यांना. जिथे भेटेल तिथं घेतील मरू दे.
ह आता तूप बंद झाले माहिती का? भेसळयुक्त सगळं झाले ना, त्याच्यामुळे सगळं बंद झालं. असं? हो ना हो आता आपलं घरचं तूप आहे ना त्याच्यामुळे मी म्हणते बुवा असं दुसरं नाही काय.
हां. सांगेल ना कोणाला लागत असलं तर.
हा कोणाला लागलत सांगू अस. एढ म्हणज मला एक किलो लागत हा व्यास तो तूप अन ते भेटतच नाही आता. आपल हे घरगुतीय ना?
हम.
हो म्हडे लागत असेल पण कायघदा मला मी पाहाते विचारून आस दोघींनाच मंग म्हणले पाय विचारू लागत असेल कोणाला तर. काय मंगळवारी ये मंगळवारी हा हा मग ये मंगळवारी बुधवारी ये फोन करेन मी घरून आले का मग फोन करील मग ये मग साबुदाणा घेऊन येते तो.
करू का बंद म दहा मिनटे झाले.
बर करण